हॅलो
हा बोला की मॅम, हो हो आवा हो हो येतोय आवाज तुम्हाला मा आवाज येतोय क्लिअर? ओके, बोला कि मॅम
असंच बसलं होतं, मग भारतासारख्या आपल्या दे देशामध्ये अनेक परंपरा रा आहेत मॅम मग त्या परंपरेबद्दल तुमच्याशी काही थोडंस डिस्कशन करायचं होतं, आणि त्या काही गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या होत्या. मग मी तुमच्याकडे दहा मिनिटं आहेत का मॅम?
मी आ आता फ्रीच आहे, तर आपण डिस्कशन करू शकतो किंवा बोलू शकतोय आपण त्या विषयावर
हो हो मॅम म चला म्हंटल भारता म्हणजे ह्या देशामध् अनेक परंपरा आहेत. मग त्या आधी पूर्वीच्या काळी, ज्या काही परंपरा होत्या त्या तुम्हाला मी ते तुमच्याशी शेअर करते मॅम, अ आणि अ खरंच म्हणजे अ तुमच्याशी या गोष्टींवर शेअर करून मला खरंच खुप आनंद होईल अ, चला तर मी तुम्हाला परंपरेबद्ल काही गोष्टी शे र करते, म्हणजे आपल्या अ पूर्वीच्या काळी अ हा पूर्वीच्या काळी कशा म्हणजे काही चांगल्या स परंपरा होत्या बा वाईट परंपरा होत, मग त्यातल्या चांगल्या परंपरे बाबतीत म्हणेज मी तुम्हाला सां सांगते, जसं की बैलपोळा म्हणजे त्या वेळेला पूर्वीच्या काळी, जो काही म्हणजे जो काही लोकं शे तिच्या कामामध्ये, किंवा प्रत्येक कुठल्या पण अशा कामामध्ये, दूध वगैरे व म्हणजे असं असतील, तर त्या म्हणजे पूर्ण जनावरावर अव लंबुन असायच्या, त जनावर म्हणजे कसं कि जसं की आता बैल हा काही ही म्हणजे शेतकरीचा शेतकऱ्याचा मालक म्हणजे असं बैल म्हणला जात मग बै बैल हा शेतकरी पूर्ण हा बैलावर अवलंबून असं की जसं की त्याची पेरणी वगैरे असेल तर म त्या बैलाच्या सहाय्याने जसं की त्याची पेरणी वगैरे करायचा असेल, करत होता मग आता हा, मग बै आता मग त्याच्यावर आता मग म्हैस आली मग गाय आली, मग गाईला सुद्धा त्यावेळेला पुजलं जायचं कारण का बा दा आईच्या पोटातछत्तीस देव अस देव आहेत असे म्हटले जात होते मग अशा रीतीने हा मग अशा रीतीने जे काही अ जे काही म्हणजे बैल पोळा किंवा हे म्हणजे जनावरांना लोक अगदी मनापासून े व हो म्हणे जो काही त्यांचा भार आहे त स पूर्ण ज अवलंून अस अग त्या व दूधु भर भरून असयच कारण जनावरांसाठी वैरण वगरे त्यांनी पूर्ण शेतामध्ये लावली गेली जायची कारण का त्या अस का प्रब्लेम नय कुठे जांऊंब जाऊन अगदी डोक्यावर बायका जाऊन त्या जे काही वैरण पाणी आहेत ते त्या जनाांना घेऊन यायच मग त्या बै हा खूप म्हणजे खप बै पोळा त्यावेळेला खूप छान पद्धतीने साजरा करायचा मग बैलाला शेंग हाव मग बैलाच्या शिंगांना अ रंग दिला जायचा मग त्यांच्यासाठी किचड िचड म्हणजे शजवलं जायच आणि मग ते शिल्यानंतर खा ला घालायच
खिचडं म्हणजे काय
ि हा खिचड म्हणजे जो काही आपली जारूची कणी असते मग ती जारूची कणी काय करतात ह ह जॉरीची कणी जॉरीची कणी जी काही आपली जॉरीची कनी आहे ना ती स्व स्वच्छ दोन दिवस आधी भिजत घातली जाते
आणि ती स्वच्छ पुर
खलान नंतो तर धुतल्यानंतर अं किंवा एका पातेल्यात शिजायला घालत होते आणि नंतर खालं जाळ लावायचे जेणेकरून ते खिचड व्यवस्थित शिजलं जायचं अगदी दोन तीन लाकडं सुद्धा त्या खिचडं शिजायसाठी लागत होत आणि खरोखर ते बैलं त्या आणि खिचड घाल्यानंतर त्यामध्ये तो काही जो काही गुळ आहे आणि गुळ त्याच्यामध्ये घातला जा आणि ते तो जर काही म्हैस आहे किंवा ती जो काही बैल आहे तो बैल अगदी आनंदाने ते खिचडं अगदी पूर्ण पाच मिनिटात फ ते करून टाकायचा असा हा आवडीचा पदार्थ खिचडं म्हणजे तो जो काही म्हणजे म जनावरांचा असतो. ह्याला खिचडं म्हणलं जातं ना मग अशा पद्धतीने म्हणजे पहिल्याला रंगवलं जायचं आणि आणि त्याच्यावर जे काही म्हणजे त्याची शिंग आहे ती रंगवली जायची नंतर त्याला ते खिचडं बनवून खायला द्यायचं आणि त्याच्या आं त्याच्या अंगावर चादर वगैरे हांतरली जायची अशा पद्धतीने जे काही आहे तो बैल पोळा, आपली जी काही परंपरा आहे ती चालवायचा आणि नंतर मग आता सकाळ सकाळी जो काही आपला वासुदेव यायचा त्या दिवशी वासुदेव आता ही सुद्धा एक खुप जुनी आता खूप आपल्याला क खूप म्हणजे खूप कमी प्रमाणात वासुदेव बघायला मिळतात. मग त्यावेळेला वासुदेव सकाळ सकाळी हरिणाम बोला हरिणाम वासुदेव आला रे ते वासुदेवा सारखं बोला अश पद्धतीन जो काही जो काही गाणं गुणगुणत च मागण्यासाठी यायचा खरचं त्यावेळची ही परंपरा खरंच खूप म्हणजे खूप मनाला भोवून जायची आता ह्या काही ज्या काही चांगल्या परंपरा आहेत ना त्याच्यात च काही वाईट परंपरा होत्या जस की बालविवाह बालविवाह म्हणजे लहान मुलींचं खूप म्हणजे छोट्या वयात अगदी पाळण्यात सुद्धा लग्न केलं जायचं ते पण त्यांच्या त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीशी तीज त्यांच काही जे काही लग्न आणि ते लग्न लावून गे दिलं जायचं आणि अ खरंच म्हणजे खरंच त्यावेेळेला खूप म्हणजे खूप वाईटं अ परिस्थिती होती म आपल्या अ आपल्या समाज सुधारकांनी जे काही त्या लोक म्हणजे मुलींसाठी साठी केलं जस की अ जस की त्यांना म्हणजे शाळ शाळेला शाळ शाळेच पाठवलं त्यांना शिक्षण दिलं त्यांना शिक्षित केलं मग ह्यांच खूप आवघड मग आता बाल सती झाली बाल सतीसाठी सुद्धा स्त्रीला सतीला दिले जायचे नवऱ्याच्या अगोदर ती जर मरण पावली तर नव दुसरं लग्न केलं तरी चालायचं, पण तीनं जर तिला तिला आपण सतीला पाठवलं दिलं गेलं दिलं जायचं कारण का तिचा नवरा वारलाय विधवा कुणाच तरी दुसरा कुठला विवाह करू नये विवाह करण्यास बंदली होती.
हो.
हा. अशा अशा पद्धतीने अशा पद्धतीने जे काही परंपरा होत्या त्या खरंच खूप वाईट परंपरा होत्या. असं मी म्हणेन मॅम तुमचं मत काय आहे, परंपरेबद्दल मॅम?
तर खूप
अं अं काय आहे परंपरे बद्दल मॅम?
ओके तर तुम्ही जसं परंपराबद्दल मला सांगितात की काही परंपरा या चांगल्या आहेत तर काही परं रंपरा वाईट आहेत तर चांगल्या परंपरेमध्ये तुम्ही सांगितलात की बैलपोळा वगैरे सण वगैरे कस कस साजरा करतात म्हणजे परंपरेनुसार कसं चालत आलेल आहे आणि त्याचा अ उपयोग म्हणजे त्याची माहिती किंवा ते कसं दडलं आहे हे सर्व पद्धतीने तुम्ही एखाद्या छान पद्धतीने तुम्ही मला एक्सप्लेन केलेत. म्हणजे विस्तृत केलं तर त्याच पद्धतीने तुम्ही वाईट परंपरा देखील सांगितल्या जस की बालविवाह बालविवाह हा अठरा वर्षा आगो दर मुलींचा होत होता, त्यामुळे विविध रोग वगैरे होणे जस की म्हणजे पोटा आजार किंवा पिरयडचे आजार म्हणजे वेगवेगळे आजार होत होते आणि जेणेकरून त्यांचा छळ केला जात होता. मुल न होणे त्यामुळे त्यांना एकटं टाकलं जात होत. तर असे विविध आजार होत होते आणि ते आजार अ म्हणजे बरे होणास किंवा वाचण्यास असं म्ह त्या आजाराला बळी पडण्यास अ ही परंपरा कारणीभूत होती असं म्हणता येईल, म्हणता येईल तर अशी का परंप परंपरा आज नष्ट झाली आहे आणि त्यामुळेच आज जगातील म्हणजे चांगल्या परंपरेचा विकास होत आहे, म्हणजे चांगल्या परंपरा आज चालत आलेले आहेत, म्हणजे अजूनही चालत आलेले आहेत. पुढील पिढ्या देखील म्हणजे पुढील पिढ्यांमध्ये देखील चालेल आपण पु त्याच्या पुढील पिढ्या देखील म्हणजे पिड्या्यां पिढ्या ही चांगल्या परंपरा चालत जातील ज्या वाईट परंपरा आहेत, म्हणजे अजून देखील काही परंपरा आहेत. जे असं म्हणतो की आपण त्या अ राखल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल डोक्यावर पदर घेणे म्हणजे अगोदरच्या काळात असं होतं की चेहरा अ ज्या लग्न झालेल्या स्त्री आहेत, त्यांनी चेहरा कोणालाही दाखवू नये. किंवा घरातून म्हणजे असं चेहरा बाहेर पडताना चेहरा झाकून जाव केस वगैरे दाखवून नयेत. तर अशी परंपरा अजूनही काही काही ठिकाणी ग्रामीण भागात आहे, शहरी ठिकाणी या परंपरा नष्ट झाल्या असून ग्रामीण भागात आपण बघतोच की वगरे घातला अलाऊड नाहीय किंवा चेहरा झाकून ठेवलात. तर ही परंपरा आहे, आणि थोड्या दिवसात या परंपरा देखील नष्ट होतील, आणि स्त्रिया देखील पुरुषांच्या खांद्याला खादा लाऊन म्हणजे आता देखील काम करतातच पण ग्रामीण भागात देखील ही परं परा विकसित होईल आणि जेणेकरून सर्वांना आपल्या स्वतंत्र स्वतंत्रतेचा लाभ घेता येईल आणि आपलं आयुष्य आनंदाने जगता येईल असं माझं
अ खरंच मॅम खरंच खूप छान प्रयत्न आहे तुमचं काही जे काही परंपरेबद्दल अ सांगितलं जसं की मुलींना हुंडा वगैरे देतात जे म्हणजे मागितलं जातं म्हणजे पूर्वीच्या काळात हुंडा व वगैरे मागीत ला जायचा पण आता म्हणजे शासनाने जे काही मुलींच्या ज्या काही हुंडयावर या म्हणजे ज्या काही ह्या सगळ्या पद्धतीवर अ म्हणजे बहिष्कार टाकला आहे ज्या कोणाला म्हणजे मुलींकडून कोण तिही अपेक्षा मुलांच्या एकूण करून कडून ठेवायची नाही पण आपण ज्या काही बातमीला अनेक न्यूज पाहत अस तो जस की म्हणजे आज या मुलीने स्वतःचा जिव स्वतःच जीवन संपवलं. कारण का तिच्याकडे जे सासरच्या हुंड्यासाठी तिचा छळ करत होते अशा ज्या काही म्हणजे या आधुनिक काळात सुद्धा असे काही जे काही विचार आहेत ते अजूनही अस्तित्वात आहे याची खरच किव वाटते आणि खरोखर ह्या ज्या काही परंपरा आहेत या कुठे ना कुठेतरी बंद व्हाव्या आणि अजूनही कुठल्या कुठल्या तरी देशा म्हणजे राज्यामध्ये कि अजून अश्या म्हणजे ते एकदम लहान वया त्या मुलींचं लग्न केलं जात अगदी चोरून त्यांच लग्न केलं जातं म्हणजे ह्या कुठेतरी काही हा ह्या काही परंपरा आहेत ना त्या कुठेतरी मोडीस काढणं अं पार पडतं आणि खरंच ज्यांच्या दृष्टीस या परंपरा आढळतात त्या खरच त्यांनी शासनाला लगेच इन्फॉर्मेशन करून म्हणजे ते जे काय आहे त्याच्यावर लगेच कारवाई करणं गरजेचं आहे. खरंच मॅम म्हणजे खरंच तुमच्याशी बोलून मला खरंच म्हणजे खरंच खूप छान वाटलं खूप धन्यवाद तुमचा जो काही मौल्यवान मला वेळ दिला त्याच्याबद्दल खरंच तुमची मी ऋणी आहे. ओके थँक्यू बाय मॅम